हॅलो बोल.
काय करालास
काही नाही भरला चालली
आणि दुकानात
दुकानात मामाला आता जाऊन घेऊन या
हम्म, हम्म
त्यांचा फोन आहे क निहालेत आत्ता.....
हम्म हम्म
आता दा खूप चंगीला...
हा हा
न तर पोर मागं लागल्या चला चल....
कुठं? अं.... हं हं
जाणार यात वाटतं..
मग जाणार आहे...
नाही पैसे नाहीत म्हणटल मी येत नाय..... मग त्यांना पैसे पण मागाल.. तेच नसतं आमच्या संग चल म्हणाल्यात?
हम्म
लै माग ला पोर....
सगळी तुझ्यावर वाजली होती काय ते? हम्म त्यांना किती पडले आता त्यांनी कुठून घेतलं ऍडमिशन....
पन्नास पन्नास टक्के लै कोणाला साठ ऐकला बी नाय साठ च्या वर....
मग काय करणार त्यानी आता पुढं?
ते सायन्स केलेले येत ग सायन्स पण त्यासनी तेवढं पडल्यात बरं सीबीएसईचा आणि..... काहीतरी ही केल्यात...
हम्म हम्म...
सी बी एस ई चे ते हे काय म्हणतेत कि त्याला? त्याचा निकाल ला सीबीएसईचा.
सीबीएसी पॅटर्न मधनं झाला असेल त्यांचं...
हम्म त्यांनी जास्त सि बी एस सी कड लक्ष देत नाहीत म्हण.....
हम्म
शाळेेतली शिक्षक लै बाधड... दहावी च्या पोरांचा तेवढ उत्तर घेतला त्यांनी काय केले दहावीच्या दहावी यांची मेरीट पहिला नंबर असणार नाही पोरग्याचा तेवढ ही केलं..
काय केलंय हं..
बारावीच्यांच घेतला नाही?
हम्म हम्म.
आ बोर्ड सुद्धा लावला नाही आमचा....
हम्म हम्म
काय माहीत. मोहोर दहा हाय बघ मोठीची मोठी हाय.
काय ते?
धामीन
हम्म फिरत असेल.
फिरत्या किती वेळा दिसल्या मला तर.
हम्म, हम्म.
आणि काय मग? जेवन अता जाऊन?
जाम करायचं. किती वाजले?
दहा, सव्वा-दहा, दहा वाजून तेरा मिनिटं
दहा वाजून
तेरा मिनिट.
हं, हं
आणि काय बाळ
बाळ आहे घरात. लोटायचं, झाडायचं आलू आहे की शाळातलं.
कधीपासून शाळा चालू हाय?
सोमवारपासनं
हो हो एकटीच जातियास.
आता मॅडम येत्याचं की.
हम्म, हम्म मग त्या मॅडम
हम
ह हो
तिथन आहेत काय त्या?
ह हे तर त्यांचं घर जवळच आहे. एक पाच सात घर सुडलीत त्यांचं घर आहे. त्यांना आता सुट्टी लावल्या नई.
आणि तुम्हाला?
आम्हाला सुट्टी पहीला लागली होती त्यांना आत्ता लागली.
हो, हो एक वर, एक वर असतय काय?
हम्म
हं हो.
शाळा बंद ठेवायची नसते नई.
हो, हो.
मुं-मुंबईत पुलिसचा निकाल ला हुलायकी
होय लागलाय की. ते आमच्यात गावातली पूरगी एका मार्काने राहिल तिज
हम्म, हम्म कोण ग कवठेमहांकाळची? आ हो आणि ती ननंद?
तिझं काय ग्राउंडमध्येच तिझं गेलं वाटतं.
हम्म हम् आमच्या इथली झाल्यात की.
मुलगी वय
हेच झाड तयार केलय कोकमच.
हम्म हम्
ते परवा बी आणलेल नव्हत होय
हम्म
तेज
हम्म हम्म
तयार झाली दोन तारखेपासनं पाऊस सांगितलाय. हम
हम हं
दोन जूनपासनं
हम्म हम्
ते भारती ताई त्यांची तीन हे आलीच नाही. भारती ताई आहे ना ती
हम्म
तिच्या भाच्याची पोरगी हाय की ति हिकड सानू सानू म्हणून
हम्म हम आल्या होय
हो ती आली की नाय हे आमची पुरी त्यांनच्यातन हलतच नाहीत
हम्म, हम्म कोण गौरी पण जात्या काय? हम
फाडुण येतोय.
हा हा
मग
काय नाही
ते वटान तेन शाळेतला लावल्यात होय
हा शाळेतले हेज बी लागत्यात त्याला चांगलं वाटन लागत्यात
शेंगा येत्यात?
होय
लावलं हुतं? आलं हुतं का कधी खायला?
मग खाल्ली की तेजी आमटी कालवण करून
हो, हो.
केरळाला कुठं जायचंय फिरायला? तिकडं काय आहे केरळाला?
नाही खरं सांगतोय पण खोटं
हम्म, हम्म आ?
त्याचं बा लावून द्यायला नको होय आल्या तुम्ही
सवनी बोल की जरा असलं बोलायचं असतंय काय?
हं
आणि काय?
काय नाय, किती झालं बघ टायमिंग?
सात. हम्म हाल्या पाणी पाजालूय.
हं, हं.
तू वैरण तिवढी तोडून टाकायची.
दिवसभर झाडाखाली बसतूय सगळीजण.
हम्म, कोणंच तेवढं हाय आणि
म्हशीचं पत्रं हायत तिथं बाहेरच्या बाजूला
हम्म, हम्म.
झोपायला पण रात्री बाहेर झोपलोवतो. डास
हम्म, डास आहेत.
घरातल्या पंख्याला लाथ मारल्या
हं.
का चालंना?
कुणी लाथ मारल्या? आ?
मीच की झोपीत.
हम्म, हम्म.
शाळा मोठीय ती?
होय.
किती पोरं असत्यात रोज?
रोज पंधरा, सोळा, वीसपर्यंत असतेत की.
तीन तिथं शिजवायचा
हम्म.
मी त्याला बोलल माळवं काय लागत काय भाताला
नाही-नाही कढीपत्ता, मिरची तेवढ आणतोय की घरातन
त्याच पैसेे
तेच पैसे कशाला लहान पोरांचे?
हम्म हम्म आणि त्यांना ताट वाढून न्यायची ते
ताट, डबा असत्यात. कोण ताटली, डबा नाही आणत. ताटलीत द्यायचं.
म्हणजे भांडी पडलेल मग एकटीनच धुवायचे काय?
ते नाहीत इथ
हम् हम बेसन हा पाणी बिनी कुठलं येतय प्यायला
पाईपलाईन
चावीचं हुं हुं द गौरी तन ते नागजीच्या घरात राहायला गेल्यात त्यांचे ते बघितलीस काय अधिक मास केलेलं? परत गाइस केलय.
हम्म हम्म
तिची पोस्ट बघितली मी वारं सुटलय मग एकटीच असतेस काय तिथं?
आता एकटेच की झालं जायचंय थोड्यावेळाने आता अकराला होय
ते रोज लोटायचं
तेही फोर ह होय
स्कॅनिंग करायचं होय आपलं
हम्म नाही फोटो काढून पाठवाव लागतय.
हंम हंम परवा वैरण आणायला गेलो मी हॅलो हॅलो
हुमं
वैरण आणायला गेलतो. वैरण काढली.
हम्म
टिफिन आणून टाकला रस्त्याला अ मामा शेवाट बघून दुबारला कधी येती. आणि तू तू येईना म्हणून मी डोसक्यावरन आणंल
हम्म
शाळेपाशी टाकलं तोडल मग मामी काय मामीन जरा उचली त्यातलं...
हम्
उचली तेवढं ते गं आणि मी जरा घेतलं मी घ्यायला पटदिशी किडक पडल बंग अंगावर - सापाच पिल्लू..... दुसऱ्या दिवशी मग गेलं असल म्हणून आणि मामी वैरण काढायला गेली तर तिथं होतच कि ते मामानं बोलवलं आणि मारलं ते एक मिनिट हं